मग आपल्याला टायमिंगच समजत नाही जास्त टायमिंग होऊन जात आहे म्हणजे मोबाईलकडे बघितलंच जात नाही ना. .
कसं आहेस ते बघा लांब पण. माझे मिस्टर आपलं हे आहे ना इथं इचलकरंजीत कापडाचा उद्योग आहे ना त्यावर चेक आहेत म्हणजे कापड चेकिंग करतात ऑटो लूम वरती.
हो का? हा, हा, हा, हा.
ते सकाळी नऊ ला जातात ते संध्याकाळी
सहा वाजता हा माझ्या मिस्टरांचं पण तसच आहे. ड्युटीच नऊ ते पाच किंवा सहा. घरी येत करत साडेसहा.
साडेसहा सात वाजतातच.
हा, तसं होतच.
इकड कधी आला नाही काय तुम्ही इचलकरंजीला?
नाही कधीच नाही अजूनपर्यंत तर नाहीच नाही. ट्रीपला वगैरे एखाद्या वेळेस असेल दहावीला वगैरे
नरसिंहवाडी आहे. खिद्रापूर आहे. परत कोल्हापूर जिल्ह्यात रंकाळा, न्यू पॅलेस, शिवाजी महाराजा शाहू महाराजांच पॅलेस आहे. भरपूर ठिकाण आहे. रंकाळा पण आता छान आहे हो मी आणती कुंथुगिरी
हो खोपोलीला खूप बघण्यास खोकोली पुणे पुण्याकडची साईड.
अच्छा.
म्हणजे आमच्या इथून तरी पंधरा वीसच मिनिटं लागतात. पण तिकडून काही लोकांना बघायचा स्पॉट म्हटला तर पुण्या साईडने येतात. पण खूप छान आहे देऊळ म्हणजे मंदिर आहे खूप छान आहे पण बघण्यासारखं. धबधबे हा दिवसात तर खूप छान असत. आपलं सगळे देव आहेत तिथे म्हणजे. सगळं बघायला भेटेल तुम्हाला.
हम.
छोट्या मुर्त्या वगैरे सगळ्या देवांच्या ठेवलेल्यायेत.
बर, बर.
हम, आपले रामदास स्वामी वगैरे जे आहेत ना बैठकीचे तिथे भरपूर म्हणजे खूप सुंदर आहे, आणि मेन धबधबे वगैरे असं बघायला नाहीस नैसर्गिक स्पॉट छान आहे, खूप छान आहे लोक जातात बघायला. तर मागे न्यूज आलेली ते रेड अलर्ट मध्ये लोक वाहुन गेले काय गरज आहे, एवढं पण जायची लोकांना.
होय होय, पाऊस खूप असला की.
ना दोन तीन जण गेलेले, न्यूज आलेली आम्हाला.
हो, सेल्फी
आता नॉर्मल पाऊस चालू असला की, बघण्यासारखं खूप छान आहे, नदी नदी वाहते ना तिथे खूप. मंद- हा मंदिर आणि खाली म्हणजे नदी वाहते, खूप छान आहे बघण्या सारखं. आणि आम्ही इथून पंधरा वीस मिनिटंच आहे, आमच्या इथून तरी आम्ही जात नाही आम्ही लोकांना सांगतो.
लोकांना सांगत जावा म्हणून
म्हणजे आपल्या इथं राहिलं की नाही, दुसरीकडे म्हणजे जायचं म्हटलं की मग होत.
होय होय.
हम्म, झाला तुमचा स्वयंपाक पाणी?
होय होय, झाला.
काय बनवलं आज? दाखवलयं ना.
आज ऍक्च्युली इथं थोडस हे होतं. आमचे इथं एक्सपायर झालते, एक काका त्यांच बारा दिवस आहे. सो आज एकटीचा स्वयंपाक केला, शेपूची भाजी, भाकरी
शेपू
म तिकडे हा.
मला अजिबात नाही, आवडत अजिबात. बाकी सगळे आवडतं, हि शेपू म्हणजे मला आहे ना ते पचतच नाही ती भाजी.
नाही ती अ हीट असते गर्मीला चांगला आहे, पण थंडी दिवसात.
हा भाकरी वगैरे आवडते, पण मग हे नाही आवडतं. शेपूची भाजीच नाही आवडत, बाकी सगळे आवडतात पालक नाही आवडत असे दोन तीन नाही आवडत, बाकी सगळे आवडतात.
पालक तुम्ही बटाटू घालून करू शकताय कि, पालक छान लागतयं. किंवा पालक पालक पुरी पालक आपलं थोडस पान हा त्यात पण थोडं बटाटे घालून कुस्करून केलं तरी, छान लागतयं पालक.
हम्म,
पालक पराठा करू शकताय, माझे तर मिस्ट तर भाजी अजिबात खात नव्हते, अजिबात म्हणजे ते बघितलं की त्यांना वास सुद्धा सहण होत नाही एवढं हे करत होते. पण आता मेथीचे पराठा पालक पराठा शेपूची भाजी जरी केली तरी, मी त्यात बटाटा कुस्करते. आणि पराठा लाटून देते, त्यांना नाश्त्याला.
आमच्या इथं पण नाही, खात हिरवा म्हणजे कुठलाच ग्रीन व्हेजिटेबल म्हणजे चालत नाही. कुठला नाही हा, तुम्ही कडधान्य द्या असं कुठलंही जेवण वगैरे द्या.
पण खायचं.
पण ग्रीन व्हेजिटेबल जो असेल तो बघायचा आणि त्याला घ्यायचं पण नाही, ताटात मग मी पण अशीच करते पराठे वगैरे करून देते. ते पण जायला पाहिजे ना उपोषण आपल्या शेजार ते पण.
नाही चांगला आहे पण ते आता शेपू कसं हीट ला चांगलं आहे थंडी वगैरे होत नाही ना तेने, लहान मुलांना तर लई चांगलं आहे शेपू.
हम्म,
मला पण आधी ते वास येत होता, म्हणून मी खात नव्हते भाज्या पालकच फक्त खायचे. ते पण पालक पकोडा केला तर, नाही तर नाही. पण आता अशी झालेय की, आवडतय. अ मेथीची पण खात नव्हती मी भाजी. आता सगळी खाते आता करून खाते खास शरीरासाठी. कॅल्शियम तेन असले की जरा बरे वाटते शरीरात ब्लडिंग म्हणा क कॅल
ते आता आत्ता कळायला लागलो आपल्याला पहिलं नाही समजायच ह्या
आधी नाही कळायचे.
आपल्या आई म्हणजे मम्मी ते किती बोलायचे कि खा असं. तस सांगायची तेव्हा आपल्याला खरंच काही हे नव्हतं, आता ल लग्न झाल्यांतर आपल्याला समजा लागलं की बाबा आपले सासु सासरे म्हणजे कुठली फॅमिली लोकं खाता आपल्याला पण करावच लागेल खावंच लागेल. मी सुद्धा काहीच नाही खायची आता सगळी इथं येेऊन सवय लागली.
ह मला पण ते सवय मी अक्षरशः मला वाटते मी पुरणपोळी पण खात नव्हतो. इथ येऊन सासूबाईंच्या हातची खाऊन सवय झाली पुरणपोळी.
नाही मला म्हणजे पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक खूप आवडतो.
आता मिस्तरानां आवडते त्यामुळे करायच लागते.
यांना आवडत नाही आमच्या घरात उलटे. मला स्वीट सगळ्या गोष्टी आवडतात.
अच्छा.
खेवता नको काय स्वीट खाते स्वीटने म्हणजे
हे माझी मुलगी आहे तिला अजिबात स्वीट आवडत नाही.
तुमच्यावर पडली मग, तुम्हाला आवडतं का?
मला नाही आवडत.
हां बरोबर आहे.
ऑइली स्वीट नाही आवडत तिखट लागत. ते फक्त, ते पण नॉर्मल तिखट. नॉर्मल तिखट, गोड नाय, हा. पण मला असं हे खाऊ वाटतेय आपलं म्हणजे काहीतरी स्पेशल असेल म्हणा रसगुला, रसमलाई हे आवडत, ते कधी तर ठीक आहे. एक्चुली इथ आमच्या इचलकरंजीत हाय ना एक सँडविच म्हणून मिळते स्वीट सँडविच अ पनीरचा असते रसगुल्ला टाईपच असते ती स्टफ पण सँडविच आकार असतोय. आणि मधी असं आपलं रस रसमलाई वरती ते वरती जे क्र्रीमिंग असते ना, दूध मलईच क्र्रीमिंग असते ना ते घट्ट असते आणि त्या सँडविच मध्ये लावतात आणि ते इतकं टेस्टी ला तर इतकं म्हणजे मला खूप आवडते आणि मिस्टरना पण खूप खूप आवडते, बड्डे असला की मी सरप्राईज तेच. ऍक्चुली मिस्टर आधी आधी जॉब ला होते त्यामुळं डेली म्हणजे डेली म्हणता येणार नाही पण एक दोन दिवसाने वगैरे बाहेरच खाण असायचच. जॉब ला होते त्यावेेळेस त्यामुळे सवय झाल्या. खरा आत्ता नाही आता सगळं घरी बनवाय लागतंय.
हम्म. तेव्हा कसं जॉबमुळे जमत पण नाही ना ओ, थकून येतं कंटाळा येतो मग आपण कसं मागून घेतो. तो
हा आणि सवयच लागलेली ती शरीराला बाहेर फिरायचं खायचं आणि मग घरला यायचं
ह
पण आता नाही आता घरी असल्यामुळे सांगू पण शकत नाही कुठ
अरे अ लहान आपले मुलं असल्यामुळे ते पण नाही शक्यत एवढ्या गोष्टी जे सिंगल असताना शक्य होतं ना नंतर
हो हो नाही होत आता त्यांना पण सारखं सारखं मुलांना पण बाहेरचं नको वाटतें आणि
नाही नाही नाही घरी मुलांना म्हटलं तर आपल्या सारख्यांना पस्त वगरे शरीला किंवा होत मुलांना नाही शक्य खोकला येतो काय होत परत दवाखाने भराव लागतात हम्म तेलगटनुसार ऑइली असतं ना त्याच्यामुळे
ते बाहेरचं
हम्
कि बाहेर गेली की हे शक्यतो काही खायलाच बघत नाही एखादा ढोसा वगैरे एवढंच आंबोळी ढोसा नाही दुसरं काही खातच नाही ते बाहेर गेले की
ऑइली नसतो तो
हो आणि ती दुसरं काही खातच नाही असं सँडविच म्हणजे आपलं सँडविच म्हणा पिझ्झा म्हणा तिला नाही आवडत आम्हाला पण नाही आवडत ते पिझ्झा वगैरे नाही आम्ही बाहेर गेलो तररी एकच पाणीपुरी भेल रगडा
बस म आमस मज अस
आणि कधी तर चुकून मग हा ते कचोरी आणि समोसा समस्या शक्यता आवडतच नाही कचोरीच खाल्ली तर
हा मला तर जास्त पाणीपुरीच कुठे गेला म्हंटलं तर
मला पण पाणीपुरी प्रचंड पाणीपुरीपेक्षा रगडा
हा हा हा
ंड आवडते आणि कायम एकच ठिकाण आहे आमचं रगडा खायचा जो होय इचल कर घितलं भरपूर आता व्हरायटी एवढी कडे आले नॉनवहेजचे प्रकार ते ते ब
नाही आवडत आम्हाला पण नाही आवडतते चीज म्हटलं तर कुठलीच गोष्ट आम्ही चीज क खाणार नाही
नाही नाही शरीराला लयघातक असतं ते
र हा ते वाटतं तेवढं
पूर्ण ते हे आटवून आठवून ते हे बनवतात
अ असतं ना केमिकल वगैरे पण थोडंफार टाकतच असतील ना ते
होय होय कलर असते ना त्यात त्यामुळं कलर म्हणा मसाले त्यातमुळे
आपलं घरचं स्वतः कसं आपल्या हातांनी केलेलं असतं ना.
होय.
ते काय नाही कुठलं पाणी यूज करता काय करता कसं तेल वापर आता किती दिवसाचा वापरतात.
कि दिवसाचं आणि ऍक्च्युली बाहेरच कसं असतं भरपूर ते एकाच तेलामध्ये आहे ना दोन तीन टायमिंगच ते तळण असते त्यांचं. तेना खोकला बसतो घसा बसतो त्याना खोकला लागतो.
हा.
तुमचं टाईम कड लक्ष असू दे. मी ऍक्च्युली बाहेर इथं फिरायला लागले त्यामु मला ते ब्राईटनेस वाढवाय लागतय म
आता फक्त हा. नऊ मिनिट म्हणजे दहावा सेकंड चालू झालाय तर कट करू का? चालेल ना परत करते मग रिटर्न